हॅलो आवांज येतंय कां
हां आवांज येतंय कां
हो वाटायचं वाकायचं
हां हां ठीक आहे हां मी ठी खले
मजे कायं चाललंय कायं म्हं तुमच्यांकडे उन्हांळा
हम्मं बाकी उन्हाळ्यांमध्ये कायं असणारं सगळं उन्हांच
हम्मं उन्हां चे वगैरें कांहीं करतं असांल नां पापड वगैरें वेपर्स वगैरे करतं असतांत नां
अं हां ते गावांकडे करतं असतांत तरं इकडं नाहीं एकदाचं आम्हीं यांच्यासाठी राहिलो होतं नां हां
ओके ओके ओके अच्छा आमच्यांकडे करतांत आम्हीं सगळे गावांकडे पणं आणि इकडं पणं
हां हां हां आमच्यांकडे पणं सगळें सगळें गावांकडे आलेले असतांत नां सुट्टीला तेंव्हा मंग ते सगळें मिळूंन हां थोडं थोडंसं हे करूंन होऊन जातंय ते
सगळ्यांची वेटं करूंन करून लवकरं होऊन जातं बां असं
हां सगळ्यांचं कारणं लवकरचं घायला लागते नंतर नां मस्तं सगळं उंट लागतंय नां त्यांच्यामुळे मंग ते सगळं लवकरचं हे करतं आमच्यांकडे पापड्या कुरड्या बाकी पापड पापड पापड्या कुंड्या हां
असतं सगळ्यां फॅमिली लागतं सगळ्यांचं लागतं ते ते तरं कंपल्सरीच असतं
जास्तं तरं अं अं पुरड्या करायचं जरां जास्तं हे जास्तं पुरसेस असते त्यांचे
हो तेचं ती थोडीशी लेंथी प्रोसेस आहे पणं मंग खायंला पणं लागत मंग ते बनवाचं लागतं मंग मं लेंथि प्रोसेस मंग कांहीं वाटतं नाहीं
हां ते भिजूं घालायचं त्यां दोन चार दिवसं त्यांच्यामध्ये जातांत ते
ते घरचे असतांत नां सासूबाई वगैरें ते करूंन ठेवतात मंग कांहीं टेन्शन नाहीं रहातं
हां हां आ
त्याच्यामुळ, तुम्ही हाऊस वाईफ हात?
हम्म.. मी अनमॅरिडच आहे अजून. हा नाही ठीक आहे चलत पण आम्ही गावाकडे जाऊन ते सगळं करतात म असं असतय.
मग फिरायला जर आपण जात असल ना बाहेर पुन्हाचं पावसाळच किंवा फिरायला वगैरे पण जात असेल ना पावसाळ्याचं?
हा पावसाळ्यामध्ये इथं आहे तसं फिरायला पण एवढं काय म्हणजे असं नाही. कधी तरच, कामाच्या हेन जमत नाही ना जास्त.
आता बरं थोडसं चेंज म्हणून नाही का थोडं पुन असं काय जात नाही ना पावसाळ्याच जिक-जिकड- तिकड मूड फ्रेश होऊन जातो.
हा आणि पावसाळ्यामध्ये जरा जास्त फिरायची मजा येते. उन्हाळ्यामध्ये काय सगळं ऊन लागून जातय सगळं वाळलेलं असतंय.
आणि डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगं बरं वाटते ना जरा.
हा, हो ना आणि जरा उन्हाळ्यापेक्षा पावसाळा, हिवाळा जरा
हो ते तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाता का?
नॉनव्हेज, हा खाते.
हम्म
व्हेज, नॉनव्हेज असतय म्हणजे आमच्या घरामध्ये कोण खात नाही मी एकटीच खाते. आमच्या घरामध्ये सगळे मालकरी आहेत म्हणजे नॉनव्हेज कोण खात नाही या.
आच
मला कसं ते बाहेर असं बाहेर राहून -राहून मैत्रीण सोबत राहून मग
खायचे सगळं झाले. बरोबर बरं आहे पण ते खायलाच पाहिजे आपल एकच लाईफ आहे त्या स्या गोष्टी करायलाच पाहिजे आपण.
एवढं अस आवडत नाही पण असं खाते म्हणजे खाण्यामधली आहे मी हा कधी तर अस. हो
हम्म म्हणजे मैत्रिणी ऑफर केला की खाऊ शकता ब्यो असं.
हा मैत्रिणी म म्हणजे खायचं असेल तर मैत्रिणीकडे जावं लागतंय, घरी काय बनवा -मला बनवता पण नाही येत. तय बनवायचा काही प्रॉब्लेम नाही घरीे. बनवायला सांगते कसं बनवते म्हणतेत पण ते येतच नाही बनवता.
बरोबर ते कधी बनवतच नाही ना, मग ते बनवलेलाच नसल्यामुळे. प्रॅक्टिस नसल्याने प्रॅक्टिस नसल्यामुळे म बनवणं शक्यच नाही.
हा ना हा. नाही ते मी कधी बनवलेलं पण नाही असं घरामधून पण कोणी सांगणार नाही आहे ना. त्यांनलाच माहित नाही कसं बनवायचं ते हम्म..
ती लग्नाआधी नव्हती खात ग नंतर खायला लागले.
हा- हा -हा माझं बी तेच आहे नंतरन खाणारा भेटला तर मग
हा मग काय करावच लागल ऍडजस्ट व्हाय लागेल म तेव्हा.
हो ना, म्हणजे आमच्या घरी म्हणत असतात ना असं खाऊ नको वगैरे अस.
हा बरोबर म डोळं कस द पेपर रायचे ना पण भेटले चांगलं तर मग असेल खांग तर चांगलीच गोष्ट आहे. हा नाला ख तुला बनवाच लागेल की नाही सोपी असते प्रोसेस चिकनची काय नाही आधी शिजवून वगैरे घ्यायचं. कांदा वगैरे टाक म मसाले शिजल्यानंतर मग आता कोणाला स्पायसी जास्त लाग कांहीं नां कमी पांयसी लागतो त्यां हिशोबाने मलां माहं जसं आपणं मसाल्यांची भाजी बनवतो नां नॉर्मल तशीचं असते कांहीं विशेष नसते हली त्यालां चिकन मसाला वगैरें टाकांयचा
हम्मं हमं
ह
हां तसंच ते मैत्रिणीकडे जाऊंन मंग तिच्यासोबतचं हे असते म्हणजे बघं असं पाहिलं नां मं कधीं करतं तांनी
हां शिकूंण घांयचं पणं कधीं कायं उपयोगाचे चं येणारं आहे कधीं कधीं कायं माहिती कां जे घरी खातं नाहीं नां त्यांना तशीच फॅमिली भेटते नं खाणारी किंवा जे खाणारे असतां त्यांना खाणारी फॅमिली भेटते असं असतं
हां ठेवते पणं होते
हं तेचं बाकी कायं म्हणतात व्यवस्थित
बाकी कांहीं नाहीं असं म्हणजे चालूंय असं तुमच्या गावांकडे असं सुट्ट्यांला वगैरें जातं असतील की गावांकडे
हो जातो नां आम्ही गावांकडे वगैरें सुट्ट्यां मिन्स आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी असते असं कांहीं स्पेशल सुट्ट्यां नसतात जेंव्हा वेळं भेटाच्यांचा वेळं जातो आम्हीं जातो गावांकडे हो लहांन मुहिलं मलां एकचं महिना तीनं वर्षाचा
हम्मं हमं
जातो गावांकडे
हं मंग गावांकडे आंबे तेे असतील नां गावांकडे मंग आंबे ते असतील म्हटलं
हां आंबाई आमचे नाहीं होते आंधी पणं आंता कोरलेले आहे कां बघणांर कोणी नसल्यामुळें मंग ते नाहीं मंग गहूं बाजरी वगैरें असतं आमचं
हां आमच्या गावांकडे आहेतं आम्हीं सगळेच बाहेर राहतोत नां मंग तिथे तरं कोणचं नसतं आणि विकतं पणं नाहीं येतं आमच्याथ असंच मंग कोणी घेऊंन खां असं असं चालूं असते शेजारी इथे
पणं ते घरचे आंब्यांची खांयचे म्हजे वेगळीच झाडांवरुन खांयची मज्यां
हां त्यांची चवं पणं वेगळी लागते आणि इकडे महागं पणं असतांत खूंप सारे त्यांत घेऊन खायचं म्हणलंंतर आणि गावांकडे खूंप सारे आहेतं तरं कोणं खांयला नाहीं
नाहीं असं असतं बरोबर ते जिथं आहे तिथं नाहीं तिथे नको तिथं सगळ्यां गोष्टी असतांत
हां तेचं नां
शेतां मध्ये कसं सगळ्यां गोष्टी पिकल्या जातांत नां मंग सगळेच असतांत पेरू लिंबू लिंबू असे माघं घेतले तरं किती माघ भेटतांत तशी तकल्यां असंग सं असतं कायं गोष्टी
हां आमच्याकडे गावांकडे आंब्याची जास्तं झाडं आहेथ बाकी आहेतं पणं थोडे थोडे कसं चितपूडते सीताफळ
म्हणजे असं नॉर्मल सोया वगैरें मं मोस्ट ऑफ कडधान्य वगैरेचं असतांत आमच्या कडे कापूंस गहूं बाजरी खंडवा
जास्तं म्हणलं तरं आंब्याची झाडं लोकं लावतांत नां असं सावली पणं होते आणि
ती बागेत दर शेती नुसार तुमच शेती कशी त्याच्यावरती अवलंबून असत ना?
हा शेतामध्ये भरपूर पाणी वगैरे आहे हो ना
म्हणजे तिथं तिथं आमच्याकडे कसं असतं कोरडवा जमीन असत त्याच्यामुळे आमच्याकडे असशीच पिकं असतात गहु, बाजरी जा हरभऱ्याची डाळ, मुग डाळ वगैरे अस
हा हा. आमच्याकडे पण असते पण ते कसं थोडं, थोडं घरी खाण्या पुरतं अस विकू देत नाही येत. ना घरच्या
आणि आमच्याकडे असं विकनेस आमच्याकडे अस विकण्याच्या हिशबाने आणि घरी स्टोर करतोच आम्ही.
हम्म, हम्म. हां हां आमच्याकडे ज असं आमच्याकडे म्हणजे असं विकतचं नाहीये. काय या सगळं असं सगळं आहे कोणाला येऊन घेऊन गेलं तरी पण ठीक आहे म्हणजे घेऊन जाऊदे तेथे
ओके मग तुला अस कुडाई, पापड वगैरे सगळे बनवत येते का?
हा सगळे येते बनवता.
बापरे पण चांगलंय मग आम्ही लग्नानंतर शिकलो त्या गोष्टी.
नाही तसं मला आईन लवकर शिकवलंय स्वयंपाक करायचं ते. ह नाही आम्ही दुसरी, तिसरी व काम करत, करत म्हणजे स्वयंपाक ते येते म्हणजे बाकीच स ह
लहान पणा पासूनच काम हे बाकी सगळे काम धुन, भाडी वगैरे ह्या गोष्टी होत्या. पण स्वयंपाकात तेवढं कधी केला नव्हतो नंतर जसं जमलं तसं मग करायला लागलो.
हा स्वयंपाकाचं कसं होतय ते मोठ्यांचं बघून मग आपल्यावर पण खरं वाटतय ना मग ते तसं करत, करत शिकलेले हो ना
ते तर असते. बाकी काय म्हनते तब्येत वैगेरे?
हा बाकी ठीक आहे.
तेच ना मग बघू आता कुठे जायचंच फिरायला वगैरे पाऊसाळ्याचं छान.
हा पावसा याच आमच्या ह्याच्या जवळ खूप सऱ्या ठिकाणी आहेत.
हा हा ते आमच्याकडे पण आहे ते पण तेच ते स्पॉट घुन बोर होत. नाही का अस वाटते कुठे तरी दूर जावं या गोष्टीपासून दूर
अ लामचा प्रवास म्हणला का मग ते दोन, चार दिवस सुट्ट्या काढून मग असं प्लॅनिंग नुसार, प्लॅनिंग करून जावं लागतंय मग ते.
हा मग तेव्हाच मजा पण वाटेल, एक दिवसात यायचं अन धावपळ करत जायचं गोष्ट मजा एक, दोन दिवस सुट्ट्या काढून रिलॅक्स मस्त सगळ्यां सोबत मजा येते
सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं म्हणलं कि सकाळी लोक लवकर उठा सगळं करा परत म्हणजे जास धावपळ होते हं.
डेली रुटीन ला पण तीच गोष्ट सकाळी लवकर उठा आणि त्या हिशोबाने तसंच असतं मग. ते काय वेगळं वाटलंच नाही ना.
हो ना त्यात अगोदर कोणी जाऊन असेल तर मग थोडस गाईड करायला पण जरासं
हो अन जर लहान मुलगा असेल तर अवरा आपल्या करान त्या गोष्टी करा आणि मग जा पहिले जात की कुठ नको जायला म घरीच बसल्या त्यापेक्षा बरं वाटतं.
तसं प्लॅन होतो का? ते पण करायचं मस प्लॅन जायचा फिरायला. लग्नाच्या आधी फिरून घ्यायचं मैत्रिणीसोबत नंतर कस भेटतय काय माहिती न
हो ना ते पण आहे.
तुला अस देवदर्शन करायला आवडतं कि अस म्हणजे फिरण्याचं म्हणजे असं
फिरायला मला कुठलं पण नाही फिरण्यासाठी कुठला पण स्पॉट चालेल पण मी जास्त देवाचे स्पॉट फिरलेले आहे. असं पण चालतय काय नाय फक्त घराच्या बाहेर जायला पाहिजे.
हा हा ते तर असतय कॉलेजचे टाइम भेटायला पाहिजे आयुष्यात. हम्म बाकी सगळ ठीक आहे ना मग? चालेल चालेल घे मग काळजी हं.
हो.
ठीकय बाय.